हॅलो आवाज येतोय का ताई हो हो आवाज येतोय ना? मी तुम्हाला आमच्या इथल्या कामाचं थोडफार हे सांगते. आमच्या इथे कोणत्या कोणत्या प्रकारचे कामं वगैरे सांगतात हो. तुम्ही तुमच्या ज्वेलरीच सांगितलं. हो आमच्या इथे कसं असतं आमच्या इथे नॉर्मली ना एसीसी आणि आयसीडी अशे दोन वर्किंग चालतात दोन वर्किंग म्हणजे तिच्यात आपण एक्स पोर्ट आणि इमपोर्ट म्हणतो ना आपल्या देशात ना मलाण दुसऱ्या देशात
दुसऱ्या देशात पाठवतो हो हो हो.
णे डायरेट नाही पाठवला जात इथून इथून कंटेनर मुंबईला नावा शेवाला जातो. नावाशिवा म्हणजे एक पोर्ट आहे तिथे जसं आपलं ओझरगाव आहे. तसच एक पेन पनवेलला जवाहरलाल नेहरू पोर्ट म्हणून हे तिथून इथून कंटेनर ज तू ना तो कंटेनर कंपनीतण फील हुन आमच्याकडे येतो, त्याच्यानंतर कस्टमकडनं जो क्लीअरन्स होतो क्लीअरन्स झाल्यानंतर मग तिकडे हो चिक सगळं होत दोक्युमेंटेशन पण होत त्याच पूर्ण पणे आणि ती सगळी प्रोसिजर पूर्ण झाल्या नंतर मग इथून कंटेनर त्या ट्रक मध्येच म्हणजे ट्रकवरच लोड असतो त्याच्यावर नावा शेवायला जातो. तिथून लोड झाल्यानंतर ते क्रेंज हो हो हो ट्वेंटी फोर्टी साईजच्या हो हो. हो मग ते कंटेनर तिथे जाऊन ते आपली मोठी मशी चिन्ह असते का पिकप ते क्रेन म्हणतो आपण त्याला हम् त्या क्रेननी तो कंटेनर उचलला जातो. आणि डम्प केला जातो आणि तो डम्प करून मग आपले जहाज ठरलेले असतात मोठे मोठे म्हणजे मोठे मोठे मॅट्रिक टन्सची जहाज असता. हो हो क्रेन असतात ना मोठ्या मोठ्या तेव्हा पूर्ण एक एक कंटेनर उचल जा तो आणि जहाजावर टाकले जातात एवढ्या मोठ्या वेसल्स असतात की त्याच्यावर एका टायमाला पाच पाच हजार कंटेनर बसतात.
बाप रे हो का हा हा हा ह.
पाच पाच हजार कंटेनर बसतात म्हणजे आता ह्यात
बाप रे आणि हं कधी अस काही प्रब्लेम नाही झालेल. आता हे नाही का आपण जहाज असं झालं तेसं
हो हो ऐकतो ना आपण झाल होतं ना झालं होतं मागे रशियाने ग्रेप्स होते. रशियाचे त्यावेळेस म्हणजे आपल्याकडनं गेलेले रिप्स होते त्यांनी तिकडून रिजेक्ट के काहीतरी रोख पडला होता त्यावेळेसं. तर ते कंटेनरच्या कंटेनर आपल्याला डोअर ओपन करून समुद्रामध्ये टाकून दिले. तो माल पूर्ण हो हो कारण त्यांनी रिजेक्ट केला होता, होत ना अस. जर ते मटेरियल रिजेक्ट झालं समजा खराब झालं
हा हा ह बरोबर हो आता तुमच्या तथलं ऐकलं मी एक मागे हळदच नाही का तर ते काहीतरी म्हणजे त्यांनी खोट हे करून काहीतरी
हो हो हो आमच्याकडे कस असतं म्हणजे तुम्ही जर सांगितलं की क आम्हाला ओनियन एक्सपोर्ट करायचंय. आणि त्या ओरियन मध्ये त्यांनी काय केलं होतं की त्या ओनियन मध्ये त्यांनी हळद मिक्स केली. मग याला काय म्हटलं जातं एक प्रकारे स्मग्लिंग म्हटली जाते.
स्मग्लिंग
आमच्या इथे ज्या वेळेस माल भरून येतो तो पूर्ण जे इन्स्पेक्टर लोक असतात ते काय करतात डॉ पेमेंट मध्ये आल्यानंतर त्याच एक्झामिनेशन करतात एक्झामिनेशन म्हणजे लिव्हर लावलेले आम डेलीचे ते लेबर ते आता समाजा कंटेनरमध्ये शंभर गोण्या्या शंभर पैकी पन्नास गोण्या् बाहेर काढतात. आणि हो ती गोणी प्रत्येक इनिस्पेक्टर तो तपास तो पुन्हा मध्ये कंटेनर मध्ये उरलेला जो माल आहे ना तो पण साईड साईड करायला लावतात. शेवटपर्यंत जाऊन बघतात की कंटेनरमध्ये अजून काही मिक्सिंग केलेली आहे का? हो हो कारण काय असत हे जे लोक आहे ना हा हे हळद झाली हे झालं यांच्यावर ड्युटी आहे. मग ते पैसे वाचवण्यासाठी म्हणतो ना आपण तसं मिक्सिंग करून पा हो हो हो मग हे एक प्रकारची चोरीच झाली.
हो चोरीच झाली ना हो. नाही प भारी तुमचं एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस म्हणजे जनरल नॉलेज पण भेटतं.
हो नाही जो करतो हो जो करतो त्याला खूप प्रफिटेबल आमच्या इथे म्हणजे एक सर आहेत. एसी बकऱ्यांचा एक्सपोर्ट करतात म्हणजे आधी काहीच नव्हतं त्यांचं. हो आधी काही म्हणजे काहीच नव्हतं. माणसाच पण आता पर डे ला तीन तीन चार चार फ्लाट होता आज विचार- करा छत्तीस छत्तीस चाळीस चाळीस लाखाचा माल एक एक दिवसाला जातोय त्याचा.
बाबर करोडोंनी प्रॉपर्टी असेल त्याची म आता. हो मग तेच ना मग त्याच्यात प्रॉफिट आहेच म्हणजे बकऱ्या वगैरे ते.
आपण आता इनस्टाला वगैरे बघतो ना व्हिडिओ की लेडीजने पण करा बुवा तुम्ही एक्सपोर्ट मध्ये हे करा ते करा.
पण मग आपण हिंमत नाही करत.
नाही नाही आपण महाराष्ट्रीयन माणूस कसा म्हणतो नाही नाही नुकसान झालं तर काय करायचं? आपल्या
काय करायचं आपण टेनशन घेतो. हो तिथे असते आपण टेन्शन घेतो तस टेन्शन घ्यायला तयारी पाहिजे. च व्यक्ती त्याच्यामध्ये पडतात असं असत ते असं कोणी पण नाही. हो असं नसत हो कधी कधी हो मग म्हणजे तोच बिझनेस नाही झाला म्हणजे कुठल्या बिझनेस मध्ये लॉस असतो प्रॉफिट असतो तसा लॉस पण असतो पण मग तो आपल्याला अस्पेक्ट करायलाणा तेवढी कॅपसिटी लागते असं तयारी पाहिजे टेन्शन नाही घेतलं पाहिजे असं आपण कस काही काही जण हां म्हणजे येऊन जात.
हायपर होऊन जातो, आपण तेच म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीला हायपर, एक म्हणजे हायपर कस होतो आप कॅपिटल कमी असतं.
ते असतं हो तेच प्रॉब्लेम असतो आपला तेच तर हो कॅपिटल. हां कॅपिटल कमी असतं आपल्याला असं वाटतं आपण इन्वेस्ट केय त्याच्यापेक्षा आपले दुपटीने गेलेय मग आपला लॉस झाला आता याच्या पुढं नको. होईल आपण असा विचार करायला लागतो आता निगेटिव्ह नाही का? मग असा पॉझिटिव्ह नाही विचार करत का नाही आता हम्म आता आपण केलंय हो. तोटा नको हा नाही आपण असं निगेटिव्ह विचार करायला लागतो ना मग आपल्यालाच वाटतं नाही आपण नेक्स्ट टाईम आपण त्याच्या डबलीनी कमऊ जेवढ डबल गेले तेवढे. असा पॉझिटिव विचार नाही करत आपण असा प्रॉब्लेम असतो आपला.
काम सुरू केलं तर पॉझिटिव्ह ठेवलं पाहिजे बुवा. पण सध्या कॉम्पिटिशन इतकी वाढलीय.
मग सामोरं गेलं पाहिजे त्या गोष्टींना असं. हो तेच ना मग आत्ताच नाही राहिलंय तस आता खूप. चेंजेस झाले खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर.
नाही ना मुलांच्या शाळेच्या चत घ्या ना तुम्ही किती बदल झाले. आपल्या वेळेस लागले असतील का एवढे? आज मग आज ज्युनियर सिनियर केजीच्या पोरांना चाळीस चाळीस एक एक लाख रुपये भरावे लागतात.
लाख लाख रुपये लागतं हो सिटीमध्ये तर तेवढंच आहे. एकदम मग आता तुमच्या तिकडे पण भरपूर आहे ना फी. गोल्डन डे इकडे हा हा एवढं लागलं असेल. आणि आपल्या वेळची शाळा पण किती भारी होती. शिवाय त्याच्यामध्ये आपलं टेन्शन पण नव्हतं. अभ्यासाचं नाही का असायचं होऊन जायचं नाही का हा. नाही मी आता मी स्वरूपला टाकलेले आहे ना सेमीला टाकलेले आहे दोन वर्ष इंगलिश मिडियम केले. नंतर आता सेमीला टाकलेलं आहे चांगलंय सेमी मध्ये असं. कारण जे इंग्लिश मिडयमले आहे ना ते पसतावतात. होताात ते म्हणजे उघडसे मी चांगलं असं म्हणतात
हो नाही नाही आता आपल्या झेडपी मध्ये सुद्धा सी बी एस ई पॅटर्न सुरू झालेले आहे. हो त्यांनी पण पहिली पासून सुरू केली.
हो पहिली पासून म्हणजे त्यांनी आता ना काय केलंय चौथीच आहे ना बोर्ड केलंय. आता स्वरूपला होत ना बोर्ड होत आता एक्झाम जर तो आता एक विषय जरी गेला असता ना. तरी त्याला मग डबल चान्स होता बसण्याचा जून मध लगेच. म्हणजे अभ्यास करून आणि त्याच्यामध्ये. फेल झाला असत हो बोर्ड केलंय आता आठवीला आणि चौथीला बोर्ड केलंय आता. मग नाही चौथीला आता बोर्ड केलं ना सेमीला. मग आता किती खूप रे म्हणजे त्यांना असं नाही का मग असं चाललंय पास करून घेत पहिलं नाही का होत. तस नाही झालेलं आता आता ते एक्झाम द्याव लागते त्याच्यात पास झालं तर ठीक नाही तर मग फेल. मग एक वर्ष बाळ त्या मुलाचं असं.
आमच्या मुलांच्या वेळेस नव्हतं आपलं प्लेन न होतं त्याच्यामुळे या गोष्टी माहितीच नाही आम्हाला. सा स सब्जेक्ट देताय तो.
आता आलंय या वर्षीच आलय स्वरूप आता चौथला होता ना आता चौथला नाही सॉरी पाचवी. होता ना पाचवी ला झाले पाचवीला सॉरी चौथीला नाही पाचवी ला झाले हो.
आता माझ्या मुलाच इंजिनरिंग झालं तो जॉबला लागला त्याच्यामुळे गोष्टी माहितीच नाही आपल्याला काही हो एकच मुलगा आहे मला. हो हो एकच आहे मला आता ते बावीस वर्षाचा आहे तो.
बापर ब मोठा.
हो हो हो त्या एकदम रुटीन व्यवस्थित झालं. तीन वर्षाचा असत तेव्हा मी त्या ज्युनियरला टाकलं होतं त्याच्यानंतरंग्लिश मिडिय त्याच्यांतर दहावी भाग. मग सीईटी पास केली मग इंजिनिअरिंग झाला आणि आता जॉब ला लागला.
जॉब ला लागला कुठे जॉब ला आता जॉब.
बापरे हो का हा चांगलंय मग झालंय सेटल मग. अजून तीन चार वर्षांनी लग्न येईल मुलीच आता तीन चार वर्षांनी लग्न. करावं लागेल नाही का
हो चारक वर्षांनी
कमीत कमी नाही का मुलंच नाही तीस एक वर्षा झाल्यानंतर करता जास्त करून असं त्यांच्या त्यांना हो करिअर होऊ द्यायचं हो आहेच मग हो तेच ना आता सध्या तेच चालू आहे हा हा पहिल्यासारखं नाही आता खूप चेंजेस झाले आता
हो पहिल्यासारख्या सगळ्या गोष्टी
तीन मुलांच्या बाबतीत तेच झाले आता हो आता काही नाही राहिलंय. आता खूपच म्हणजे पहिल्यापेक्षा पहिले दिवस खूप छान होते हो. आत्ताचे दिवस म्हणजे एकदमच आता नाही एवढे खास दिवसात.
नाही नाही आपली शेवटची पिढी असेल की आपण विदाउट कं कंप्युटर म्हणजे पाटी पासून तर कम्प्यटरचा संपूर्ण प्रवास.
कम्प्युटर हो तेच ना. आता तर खूप म्हणजे बघितलं हो. वापरला नाही आपण वापरला ह मी त्याच साईड ला होते आम्ही सगळे म्हणजे त्याच साईड लाव होतो तिघं पण.
हो ना मग मी तेच म्हणते आपण तो म्हणजे पूर्ण सगळ्या गोष्टी बघितल्या नाही आमचं बीकॉमच झालेलं. पण मग त्याच्यानंतर केलं बोवा हे सगळ्या गोष्टी मग कामाच्या एक्सपिरियन्स मधन सगळं शिकलो मग.
हो हो हो नाही मी अकरावी बारावीला होते कम्प्युटर सायन्सेस होत नंतर मगले झाले. येने जाण्याचा प्रॉब्लेम होत ना अपडाऊन चा त्याच्यामुळे मग बी कॉम सकाळचं असतं कॉलेज त्याच्यामुळे टेन्शन नाही असं मेहनत जाच मा म्हांच्या तिथे केली दोन वर्ष दलोरीला त्याच्यामु म्हणून शिक्षण पूर्ण नाही तार दवटच झालं असत शिक्ष एक वर्ष गॅप झालं हो माझ ती तीन वर्षाची नाता
हा म्हणूनच तिचा आवाज येत होता बोलताना एकदा एज्युकेशन मध्ये गॅप झाला का पुढचं शिक्षण होतच नाही
नाही होत नाही होत नाही असंच असतं लिंक तुटते ना इंटरेस्ट नाही रा अभ्यासरायचा असत
हो आमच तसच झालं बीकॉम झालं नंतर एम कॉम झालं नाही झा नाही मग
मग माझं तेच झालं लग्न झाल्यानंतर या कोम राहून गेलं तर राहूनच गेलं
हो ना ठीक आहे